हॅलो!
हम हम.
हॅलो!
नमस्कार.
हॅलो!
नमस्कार.
हा बोल न.
बोल काय करत ये.
जेवणाला बसते.
बस.
डाळभात.
कसा केला ताक.
एक मिनट थांब. जाऊ नका ना आता. आण तो आना त्याला खाली आण
ती पण पाह देऊ का नाही मला आणून द्याला. बोल.
बाळ बघत सध्याला.
डाळ मूंग डाळ आणि तुरी डाळ ची शिट्टी घेऊन घेतली. शिजवून घेतली मिरची आ लसूण. किसून घेतलं जिरेची कोडणी दिली ते बी टाकून दिलं.
हम्.
त्याच्यानंतर त्याच्यानंतर हळद गरम मसाला ते टाकून डाळ सोडून गेली त्याच्यामध्ये.
हम्
आणि. मग काय कोथींबीर नमक वगैरे टाकून दिलं आणि मग कळू दिली थोडीशी डाळ होऊन गेली मग.
हम्म तसच बघत.
हम्म
तसच
भाता सोबत हम् न हम्. कायच तर आता पण का आता, काय ग
भाजी नाही फक्त डाळ भात.
हा, आवाज कोणाच येतंय.
बाळाचा
हम्म किती महिन्याच.
तीन महिन्याचा
हम तब्येत चांगली मग सग
हम्म
बाळाचं पण
बाळाचे पण, बाळाला काय काम आहेत.
हम्म
बाळा ला काय काम कराव लागत का? त्याची तब्येत चांगलीच राहील ना.
हम्म
तुमच्याकडे अस बकऱ्या वगैरे पण
आमच्याकडे बकऱ्या नाही आणि गल्लेमध्ये कुत्रे खूप आहेत.
हम्म पाळलेलेत का?
नाही गल्लीचे कुत्रे आहेत.
असय का. हम आमच्याकडे शेती आहे ना शेतीत तिे अवजार आहे आहेत.
हम्म
शेतीच अवजार हेत ग ते.
हम्म
हम्म
काय लावलंय? तुम्ही शेतीमध्ये.
आमच्या शेतात
हं
बगीच्यासारखं, फुलांचे झाड हो फुलांचे झाड, रोप लावल लेले. ते रोप असे लहाण्याचे मोठे करतो. विकतो. फुलांचे, फळांचे नर्सरी
हम्म.
आमचे पण मोठे नर्सरी हे.
हम्म म ट्रॅक्टर हे.
आमची पण मोठठी नर्सरी हे, आम्ही आमच्या नर्सरी वर घर बांधून घेतल.
हम्म
हम्म
चांगल -चांगलंय आमच काही नाही मग अस रोजे पण कामाला जातो मग.
हम नर्सरी हे परत मी साबण बनवते. अंघोळीचे. साबनांचा बिझनेस चालतो आमचा धंदा व्यापार करतो आम्ही साबनांचा.
कस बनवतात साबण?
दुबई पर्यंत जाता आमच साबण.
असय का. हम्म म्ह एक साबण कितीला जातो मग?
शंभर ला एक साबण देतो आम्ही.
हम्म.
परवडत असल ना.
हो मग परवडतं ना.
हम्म हम्म.
आमचं घर त्याच्यावरच चालतं.
अस अस मी पण काही नाही ब्लाउज शिवते. आता तु काय करते.
हम्म.
हमम बॅगा आल्यात बॅगा शिवते.
हम्म.
ते तोरण बनवते आकाशकंदील बनवते. ते जस काम आलं तस कोणाचा असं जुने पुराने कपडे आले शिवायला त्याला शिलाई मारून देते.
हम्म.
हमम.
माझ्या नवरा पण चांगला कमवून घेतो.
हम्म.
कराट्याचे क्लासेस घेतो माझ नवरा
हम्म.
कराटे शिकवतात, बाॅक्सींग शिकवतात.
हम्म
काय?
मला नाही येत.
होय काय.
हम्म.
शिकत असणार ना मग.
नाही मग नवरा नवऱ्याला कस भीती वाटते की जाणू घरामध्येच ना प्रॅक्टि ते सुरू करून देण माझ्यावर असं.
हम्म.
हम्म.
हम्म.
कराटे येतं हमम.
हम्म.
माझ्या नवऱ्याला खूप भारी स्वयंपाक येतो.
काय काय बनवतात?
डाळ भात भाकर भाजी भाजी तर कोणती पण बनवून घे. हम्म मला तर स्वयंपाक माझ्या नवऱ्याने शिक खोल्यायला लागलं नंतर
भाकऱ्या न भाजी पण येते?
पाटोडींची भाजी पण येते माझ्या नवऱ्याला सगळं येतं मला पण येत. पाटोड्यांची भाजी गरम मसाला यायच तयार करून घ्यायचं कांदे खोबरं हे सगळं भाजून घायचं. त्याला वाटून घ्यायचं मसाला वगैरे टाकून मग.
हम्
त्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं सगळं तळून घ्यायचं.
हम्
त्याच्यांदर चटणी वगैरे टाकायची.
हम्म
आणि अ पाणी वगैरे सोडून द्यायचं परत ते पीठ वगैरे बेसन पीठ बाजून द्यायचं नाही तर ते मिक्सपीट असत ना काय म्हणत त्याला. ते गरम मसाल्याच्या भाजींमध्ये टाकतं ते पीठ.
हा
हा आळंदचं पीठ ते टाकून द्यायचं. अ लगेच मग पाटोडे आहे बेसनपीठ असतं ना. त्याचे लाटून घ्यायचे नमक वगैरे हळद वगैरे टाकून का आपल्याला चौपर. काही टाकायचं असेल मसाला मसाला तर तो बी टाकून द्यायचा. आणि मग पोळी लाटून घ्यायच्या आणि त्रिकोण आकारामध्ये. शंकर पाळंसारखे कापायचे थोडे मोठे मोठे. आणि भाजीमध्ये सोडून द्यायच्या उकळी फुटली ती बाजी मध्ये ना मग. पण टाकायचं बरं का नाही तर ते आणणे लागते.
हा
हम्म बाहेारी लागते आता मी कधीची खात नाहीे. नाही ग मला स्वयंपाक करते सकाळी.
हम्म
पण आवड आहे ते पाठोड्यांच्या भाजीची खाण्याची पण काही नाही.
हा.
बघाल ए अर्ध्या दिवशी माझ्या आईकडे जाऊनच खावं लागेल.
हम्म
एता दिवशी जावं लागणार आहे चांगले फचा दिवस काढून येत आराम. माझा इकडे जाऊ.
हा हा..
हम्म
असा पावसा तस फिरायला पण जाते.
काय?
हो सते.
आम्ही दरवर्षी फिरायला जातो पण या वर्षी मला नाही वाटत जमीन बाळामुळे.
हम्म
गेल्या वर्षी आम्ही नाशिकला गेलेलो त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी. केंद्रामध्ये दुर्पीटला.
हम्म काय आणलंच न.
आम्ही कपड्यांची खूप सारी खरेदी केली होती माझ्या मम्मीला. चप्पलचा जोड घेतला होता. मला घेतला होता माझ्या नवऱ्याला घेतला होता माझ्या नवऱ्याने पण.. चार पाच अह टी शर्ट स्वतःसाठी घेतले होते मला घेत लोटे हम्म
खुला
अह
तुला
आवाज अटकतोय
आपण घेतलं असेल ना कहीतरी
मग मला पण कपडे घेतले होते ना
हा माझे
आता काही एवढं आठवत नाही भरपूर वस्तू घेतल्या होत आम्ही गावावरून
हम्म.
बाळाचा आवाज येतोय का?
हो ना.
हा हा हम्म आवाज तसा एकदम सुंदर आहे माझ्यासारखा खोकळ्यासार चा आवाज आहे त्याचा
हम्म.
ह उह उह अस करतो तो हा
गाणी वगैरे येतात?
मला का?
हम्म.
मला गाणी नाही येत माझ्या नवऱ्याला येता
हम्म.
मला फक्त असं साधेसुधे कविता येतात, फ सर सरसरी गाडगे मडगे अस एवढंच येत मला लहान मुलांच्या कविता अजून आता काय आठवत नाही आता भरपूर गोष्टी
हम्म. हम्म.
हा बोल. काय जेवण काय केलं?
वरण, भात, जिलेबी, हम्म अह गड्ड्या आहे फुलकोबीचे हम्म.
हा.
पोळ्या, लोणच
हम्म.
मस्त एवढं खाल्ल आम्ही
हम्म.
हम्म.
ए गप रे.
हम्म
हं.
हम्म.
काय नाई काय नाय काय नाई.
वा.
हं हं.
अजून काय नाई आता आयना जेवण करतोय आम्ही.
हा.
हम्म, छान आलेला आहे दाळभात म डाळभात खूप छान बनव मुंगडाळ आणि तूरीचा दाडू एकत्र करायला खूप छान लागता.
मे कामल
हम्म.
मला पण बनवावणार ते.
हां डाळ भात खाल्ला ना?
अ हां, खाल्ला आणि मुगाची डाळ टाकून.
हम्म.
ह
अहं.
तसं वाटलं.
पॅन्ट, काय?
बोलून सांगू अत्ता.
हा, मग तुम्ही एवढं भारी बोलला त चांगलं तर वाटेलच ना. आवाज किती भारी आहे बरं तुमचा.
असं आय का?
हम्म.
हम्म
एकदम भारी आवाज आहे. ह
तथस बोलून एकदम चांगलं वाटलं धन्यवाद! बोलल्याबद्दल.
हा तुम्हाला पण धन्यवाद! माझ्यासोबत टाइम काढून बोलल्याबद्दल.
बरोर
हम्म.
ठेऊ का मग आता? हो.
हम्म, नाही वाातवरण खराब आहे ना.
हो ना.
हम्म, हम् तब्येतीची काळजी घ्यायची. या हातान मुळे